हॅलो!
हा, आवाज येतोय काय?
होय, याय लागलाय बोला की.
हा बरी हायसा काय नाही, बसलोय बघा पाऊस पडा लागलाय, तुमच्या इकडं पाऊस?
होय, आहे की बारीक बारीक चालू हाय सकाळ पासून. आता तीन, चार दिवस झाल चालू झालाय, तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस.
आमच्या इकडं पण अ बारीक उगंच हाय. रानातली काम चालू झाल्यात आमची.
होय, अ शेतात आता तुम्हाला, हे पावसाचं कसं वो शेतात वगैरे जातायं?
काही नाही, आता म्हणजे जरा ऊन पडलेलं त्यामुळं जरा भांगलंन चालूयं. राना जे जास्त तणकाट आलंय, ते काढाय लागलयं. मग आता त्यात शेंगा वगैरे घालायच्या हायतं आता.
हा आ त होय, आता आता पेरणी चालू होत्या ना?
मी होय.
या हेज्यात तेच की ह्या येज्या- ह्या येज्यातचं करतात ना पेरणी?
व्हयं.
हा हा हा
हम्म कध-लय पाऊस लागाला, की जरा बघतोय पावसाचं वातावरण. कारण, जरा आमच्या रानात पाणी भरपूर राहतयं नाय.
हा तुमचं नदी कडेला आहे ना मधी किती पाणी आलतं, त्यावेळी हे झालं असेल कि?
काही नाही रिकामचं हाय, अजून अजून त्या रानात काही केलं नाही मग आता करायचं, हम्म तर शेंगदाणे हा
भुई मुबाचे शेंगला वगैरे
हा शेंगा हम्म परत मेथीची भाजी. कोथिबीर पण अस माव वगैरे करतोय आम्ही.
होय अनी अ विकायला वगैरे कोण जातय?
आम्हीच जातोय मी जातो परत तपरत मुलं काडून भाजी येताता आ ताच येतोय नाही.
हा हा होय
हा आणि ताजी ताजी भाजी असत त्यामुळ कपत्या. दर पण दर पण चांगला
अ मग चांगला आहे की लावत जा करत जावा कि मग.
होय करतोय आता काय आता बघायच उद्या आज जरा पाऊस पडायला उद्या जायचं होतं खरं काय होते बघूया चालतय का नाही.
हो हेता गार वार सुटलंय ना.
हा तुमच्या इथं काय असं काय आहे? पिकांचं काण तुमचे शेत नाही.
ममचे तर शेक कुट जास्त.
हम्म नाही काय?
हा आमच्या इथ आपलं शेत नाहीत भरपूर आमचं शहरी गाव
हम्म्मम आमच्यात न खेड्यातनी जरा पाऊस पडला कि सगळीजण अशी शेतकरी राणं तयार करायला लगेच लागतत.
होय आणि शेतकऱ्यांना कस पाऊस हा लागतोय ओ.
होय.
त्यांची अगोदर शेतांवरच सगळं हे असतय.
होय
त्यांना जरा जरी पाऊस पडला तर त्याने खुश होतात.
होय
हो त्यांनी तेच की त्यानी पावसाची वाट बघत असतात शेतकरी
हम्म होय हम्म तेच परत ऑगस्टला हे झालं की मग ऑगस्टला ऊस ला आच्यात शेंगा काढायच्या आणि ऊस लावायचा हा दोन पिकं घेतो आम्ही.
होय.
हम्
हम हम हम
हम् अस सर आणि पीक पण चांगले येत कारण आमची ग स्वतःचं मोटर सुद्धा आहे ना पाणी आहे नदीची पाईपलाईन म्हणतात ते?
हा हा हा हा
हम्म त्यामुळे पाण्याच उन्हाळ्यात काय टेन्शन नसतंय पाण्यात
हा उन्हाळत छान वाटत असल ना अ आपलं रानण्यात वगैरे जाऊन जेवण वगैरे तरी जातय का नाही
तरी कि वरचेवर आता चालू झालं बघ एकदा पीक रानात घातलं की येणं जाणं चालू होते रानात वरचेवर सारखं
हम जात असतील ल की जेवण वगैरे घेऊन
होय जाते की हम् चांगलं वाटते
होय छान वाटतय उलट झाडाखाली जेवायचं सगळी मिळून मस्तपैकी किती छान वाटतात असेल ना
होय
तेव्हा वारं वगैरे
हो
ते आपण थकून आलेलं असत रानात काम करून ते झाडाखाली बसून जेवायला इथे छान वाटते आणि कांदा भाकरी आणि चटणी लय भारी वाटते खरडा वगैरे ठेचा आणि दही
होय होय
हम्म खूप छान असटतेय हम बरंच हा ठीक आहे हा